हा हॅलो, होय झाला कॉल. नाहीं होतं नव्हतां सर्वर हे झालंता प्रॉब्लेम कांहींतरी. इरर येतं होतं मं म्हंटलं तरी पणं ट्रायं... करूंन बघावं म्हणूंन म्हटलं कॉल करूंया. कायं कराल्यांस आणि मं. हम्मं हम्मं हम्मं.
अच्छा,
हां हां हां. मगं
अच्छा,
मगं तुझी अशी फेवरेट रेसिपी कोणंती असेल तरं सांग.
हं,
जवळं मोबाईल घ्यांयला लागले लागणारं वाटतं, म्हणजे तुलां अशी म्हणजे परफेक्ट येत्यां, अशी कुंठली तरं रेसिपी सांगायला. म्हणजे मी पणं यूंज करूं शकतोय, सांग कायं कायं युंज करते?
हो हं कायं कायं, कांदा, टोमॅटो, ढबुं मिर्ची, गाजरं, अद्रक लसूणं पेस्ट, फ्लांवर, बटाटा, वाटांणा,
हम्मं हम्मं, हम्मं हं,
हेचं की जणरलं
हां हां हां, मंग ते भाज्यांना, कुकरमध्यें सिट्ट्या काढूंन घेतीस कायं?
हां फक्तं, ढबू मिर्ची, आणि ह्यांला नाहीं घेतं, कांदा किंवा, टमांटर, फक्तं मी वाटांना, बटाटा, एवढेचं लावतोय. आणि फ्लांवर. गाजरं असलं तरं गाजरं पणं चालतंय, तरी पनं नाही,
हंम हम्मं हम्मं.
पावभाजी मसांला एक घालांयचा.
हां हां हां.
बटंन
हां हां, मंग तुमच्यांत ते पावभाजी मॅश करायचं आहे कायं?
हां, मॅशर हांय.
मॅशर हांय. मंग कायं परफेक्ट आहे होतं. ते असेल तरं म्हणजे व्यवस्थित होतंय पॅन मध्यें.
होयं होयं, व्यवस्थित होत्यां सुद्धां
आमच्या पोरांना पणं भरंपूर आवडतंय ते, सपंक करांयला लागतंय खरं.
व्हयं ती विचाराल्यां मलां, मी मटलं कॉल चालुंय.
हां हां हां हां, ह, हा, इचलकरंजीमध्ये काय फेमस हाय?
झाल असल दहा मिनट चेक कर.
हा.
हा, हा, हा, ह, ह, ह.
हम्म, वडा, अवंती वडा.
नाही, नाही आता वडा कट्टा.
वडा कट्टा झालाय काय? वडा कट्ट्यामध्ये कोणते-कोणते वडे आहेत गं? मी रील बघितली त्येची.
दही वडा.
होय काय, चिकन वडा पण हाय काय त्यात?
होय, मी रीलमध्ये ते बोलतेल ऐकलय तेज ऍडव्हटाईज.
तो, शाहूपुतळ्यावरचा आवंतीच्या समोर झालाय तोच नव्हे?
कुणाचं हाय?
हॅलो.
हा बोल की.
हम्म.
चालतंय की तसंच.
टाकीला टी-शर्ट देवू? सात अंकी आहे काय? छप्पन एकोणचाळीस सतरा दोन. ह ह . हॅलो.
हां हॅलो.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
फुलच्या तास तुकडे. कपडे करायला येऊ बघ. होय. काल काय झालं, भजी केली, कांदे भजी आणि ते समोरच्या शेजऱ्याच्या मुलगीने कनी धपाटे. मी ती धपाटे आणून दिली. पोर आणि सगळ्या जणी मिहती धपाटेच खाल्ले. ममग ते राहिले भजी आणि मेथी धपाटे खाल्ल्यावर भाकरी राहिल्या तशाच. म म्हंटलं आज त्याचे तुकडे करूया.
. टेबल घातले. बैल करते आहे. .
हॅलो. हॅलो. हॅल्लो. हालो. हालो. हॅलो. हॅलो. . . .
हॅलो. कॉल आले ना?
आगं, आता मयुरी उगारी पडलय .
हा हा ती तुला कॉल केली होतं.
आगं केलेली काय कॉल? मी रिसीव्ह पण केला तूजा आवाज येईना म्हणून. आणि तुझाच जो टायमिंग आहे आणि मयुरी उगारे पडाल. आता माझं चालू हाय काय तिच तिचं चालू हाय टास्क कुणास ठावुक?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
हॅलो.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
हुंम्म.
. अग बाई.
हॅल्लो.
. . हा बोल.
हा आवाजच येईना तुझा.
हा थाब की जरा सोडायला जाणार आहे ग पैसे कम तिकडे अस त्याचं काम करून
ताई काय म्हणाल्यात बघ
हा.
आपल सगळं कुठ कसं डिस्कशन चालल काय झालं गेलं कोण
हा हा हा असं टास्क येतात ऑडिओच येते अस जोपर्यंत येते तोपर्यंत करा
पर्सनली तुम्ही पोरग शिकतय जरा काय करा असं झालं तीस सेकड उरल्यात आओ तीस सेक उरल्यात थांबा कि कसल्या पैसे कमयचे हे बघा म्हणून पैसे कमवून मिळत नसतात ते हे त्या ह्या ऐकतील आणि आम्हाला काढून टाक
रिजेक्टेड
किती सांगगाल रे
काय ते करायच ते काय काय म्हणतात ते तसंये सारखं तुम्ही आले मिळाले नाही मिळाले नाही मिळाले
ठीक आहे झालं ब टास्क ठेऊकाय
ठीके